हॅलो, हां बोल ना. हो हो, एकदम क्लिअर आहे.
ओके की दिदी तुम्ही, काय विचारत होता? वर्क फ्रॉम होम रिगार्डिंग मला
हो हो थोडी मला माहिती पाहिजे होती. नेमकं काय तू काय करतेस, त्याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती. शील का मला
हो हो सांग की आता बघा, काय असतं बघ फ्रॉम होम हे जे आमची ऑर्गनायजेशन आहे, ना ते स्पेशली हे न स्टुडंट्स हाऊस वाईफ, जॉब पर्सन साठी आहे. काम बरोबर येत पार्ट टायममध्ये पण इन्कम जनरेट करू शकते त्यांना आहे, ना आम्ही स्पेशली आहे, ना आम्ही सोशल मीडियामधून कसं अर्निंग करू शकते, ते शिकवते ते आणि कम्युन केशन स्किल्स, त शिकवतेत. आता बघा
शिकवताय, टीचिंग करायचं.
आता जर तुम्ही जॉईन झाला ना, तर तुमची मेन गायडन्स आणि ऑफलाईन तर ते मीच असणार.
ओके
असंय त्याच्यामध्ये कोण पण थर्ड पार्टी दि
हा आ जर मला जॉईन करायच असेल तर काही म्ह म्हणजे प काहीतरी म म्हणजे म्हण पैसे वगैरे भरावे लागतात किंवा काही म्हणजे आपले डॉक्युमेंट वगैरे काहि द्यायला लागतात का? आपली पर् इन्फॉर्मेशन मध्ये काय काय
पर्सनल इन्फॉर्मेशन ब आता बघा फर्स्टली तर जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करताय आता फॉर्म पना पहिला पण करते आणि तर रजिस्ट्रेशन बनवते. फॉर्म फिल काय असते की पहि आ तुम्ही इंरड ब रजिस्ट्रेन काय आहे. ज की आता तुम्हाला आम्ही सगळं टोटल डिटेल्स देते. काय हाय काय नाही. आता बघा फर्स्ट तर आमच एक वेबिनार असते ते वेबिनार मध्ये आमचे जे विशाल सर आहेत ना. ते तुम्हाला गाईड करतात की हे. प कुठे? कुठली आहे हेसनीचं नाव काय आहे कव्हापसून स्टार्टिंग झालं आहे असं सगळ ते सांगतात बरोबर. आणि स्पेशली आहे ना एस सी बींग इन्कम हा पॅसिटिव्ह इन्कम आणि ॲक्टिव इन्कम सांगतात. पॅसिफ काय असते दिदी हरा शंभरनी माहिती आहे ना तुम्हाला.
हो हो माहित आहे.
ह.
हो हो.
इनकम काय असते दुकान आता गांध असते त साटर ओपन केला ते विकल
तुझा आवाज ब्रेक होत. ते क्लिअर नाही येते.
हॅलो
हा बोल ना
हा बोल ना ऐकायला लागलं. तुझा ना बॅकग्राउंड ह वाराच वाज वाऱ्याच वाऱ्याचा आवाज येतोय. आत्ता आत्ता क्लियर हा म्हणजे तू सेंटेन्स बोललीस ना हा सेंटे्स क्लिअर आहे. ऐकू आलं आता जथ आहेस तिथे थांबून बोल म्हणजे मला इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळेन. तृप्या समजेल
ठीक आहे मी काय सांगत होते. आ तुम्हाला
हो
हॅलो
हा बोल ना
हा आता जे मी सांगत होते ना ते ऍक्टिव इन्कम ऍक्टिव इन्कमच कळाच तुम्हाला
हो हो कळालं.
हा आता मग ते न सर काय सांगतायत आता बघा ऑनलाइन आवती निघत बरोबर
हो हो फॉडच तर खूप प्रमाण वाढत आहे.
होय म्हणून तनी काय करतय तिनी लाईफ त्यांची इन्कम त दाखवत तिनी काय अचवमेंट केले त ते दाखवत आहेत राईट और आप
हो म्हणजे विथ प्रूफ म्हणजे प्रूफ साठी
हा प्रूफ साठी त्यां सगळं दाखवत आहेत त्यांचं सगळं टोटल लाईव्ह
ओके
हा आणि नंतर आहे ना तुमच रजिस्ट्रेशन होत आ रजिस्ट्रेशन पण तुमच आधार कार्ड लागते बट काय आता तुम्ही कमफर्टेबल आहे तर सेंड करू शकता. नाहीतर नाही अससं आहे सि ऑप्शनल आहे. तुमचं बेसिक टेलमध्ये पण रजिस्ट्रेशन होते.
ओके
हा अँड आफ्टर रजिस्ट्रेशन तुम्हाला फ्री गिफ्ट मिळते.
अरे बा छानच आहे म्हणजे इन्फॉर्मेशन छान वाट म्हणजे फ्रॉड नसुन हे म्हणजे चागलं शिकवण्याची किंवा कम करायची म्हणजे अ हा कमवण्याची चांगली संधी आहे ही
होय आणि त्याच्यामध्ये काय आता तुमच रजिस्ट्रेशन झालं तसंच तुम्हाला आता गव्हर्मेंटच ते ते असते माहि काय अप्रुव केलेलं ते सगळं डॉक्युमेंटस ते नसतात पेपर्सतीलन ते संड कर करते तुम्हाला फोटो असतील सगळं आफ्टर रजिस्ट्रेशन नंतर ते फ्री गिप्ट मध्ये हेच्या मध्ये वर काय ना शोष सोशल मीडियाच आहे आता तुम्ही बघा सोशल मीडियामध्ये कॉन्टेट क्रिएटन दिन सध्या करतात माहित आहे ते ब्लॉग्स तेन
हा हा
आता ब्लॉक्समध्ये पण तेनी पैसे कमवत्यात
हो हा प्रत्येक लॉक्स मध्ये पैसे मिळत्यात
होय आता व्ह्यूज तेन वाढले की पैसे आपल्याला मिळत्यात ते सगळं शिकवत्यात कम्युनिकेशन स्किल्स तर ते सगळं शिकवतात आणि कसं आपल्याला वॉग ब्लॉगिंग तेन करायचं आपले आय डी कस ग्रो करायचे ते सगळं शिक शिकोतात
हा हा
हा आणि परत काय असते आता ते सोशल मीडियातील शिकवलं ते फ्री गिफ्टमध्ये तर पहिलं तर कंपनी प्रोडक्ट आणि प्लॅन प्लॅन म्हणजे काय असते दीदी आमच इथ ना आता इन्कम कसं असते ते सांगते बरं
हा
आता इन्कममध्ये बघा आमचे चार लेवल्स असतात फर्स्ट लेवल असते ते असिस्टंट सुपरवायझर असते
ओके
आणि ते असिस्टंट सुपरवायझरची जे इन्कम असते ना ते पंधरा ते वीस हजार असते.
हो हा
आणि ते पण तुम्ही शिकता शिकता पण ते करू शकताय तसं आहे.
ओके म्हणजे आपल्याला टीचिंग साठी काय इन्व्हेस्ट कमेंट करायला लागते म्हणजे काही द्यायला लागतात पैसे वगैरे हा
हां फर्स्ट लड तर तुम्हाला प्रोडक्ट्स देत्यात ते स्वतःच तुम्हाला बाय करावं लागते की आता कंपनी तर जेन्युअन आहे प्रोडक्ट्स जेन्युन आहे की नाही त्याच्यासाठी सेकंड असते ते तुमचं इन्वेस्ट जर इन्व्हेस्टर नसते बट एक तुम्हाला बिझनेस करायसाठी तर करायलाच लागते बरोबर
हो
कारण कि आता जॉब तेन घेतलं की डिग्री तेन घेत्यात त्याच्यासाठी पण तीन वर्ष घालतायत आणि फीस पण आपण देतोयच की कॉलेज मधी
हो हो
म्हणून हे तर फ्री मध्ये सगळं बिशी बिझ बिजनेस शिकवलेत म्हणजे जरा तर तिने जरा इन्व्हेस्ट
हा थोडं हा कोऑपरेशन
हां आणि अ हां. नंतर जे वर्क स्टार्ट झालं त्याच्यामध्ये पण आहे ना चार टास्क असत्यात त्या टास्क मध्ये काय लो ट्रॅक, मिडीयम ट्रॅक, आणि सुपर
ओके
मग आता ते ट्रॅक स मध्ये काय स्लो मध्ये आहे ना तुमचा बिझनेस आहे ना चार होणार ग्रो वाला.
बरं
जर
तुझा आवाज क्लिअर- हा
आता क्लिअर
नाही आथवा आता पण ब्रेक होतोय. हॅलो
अर माझी
हॅलो हा हा हा येतिया.
हो हो आहे.
मी आता काय सांगत होते, जे मीडियम ट्रॅक असते ना, त्याला पण तुम्हाला दोन-
हा
वर्ष लागतय ग्रो कर-
बर
यला पण जे सू - फास्ट एक वर्ष लागतो, आणि जि- सुपर तुम्ही आता जर आचीव्ह- केला, तर ऑन द स्पॉट तुम - ची अर्निंग स्टार्ट होत्या. तस य ते सुपरफास्ट ट्रॅकमध्ये आता मी माझं एक्सपिरियन्स सांगु तर मी सु- सुपरफास्टच घेतलंय.
ओके
हा सुपरफास्ट ट्रॅकमध्ये आहे ना जरा हाय बजेट असते, त्याच्यामध्ये- इन्व्हेस्टमेंट बट आपल्याला अर्निंग पण-
ओके तरी कितीपर्यंत असू शक ते.
अ ते ब अग मी सांगू इन्व्हेस्टमेंटच तर त्याच्या मधी कॉम्बो अस ते जे फायथाउजंटच अस ते. फाय टू सेवेन थाउझंड च तुमचं स्टार्ट स्टार्ट होते ते.
हा.
अस आहे.
मग हे अर्निंग करायसाठी छान आहे म्हणजे नाही नाही अगदी एक म्हणजे छान पद्धतीने एक्सपेन केल ना तुम्ही मग ते छान वाट ल मी म्हणजे मी देखील ट्राय करू शकते अप्लाय करायच
अ मला अप्लाय करायसाठी तू तुला भेटावं लागेल का? मला अप्लाय जर करायच असेल तर कुणाला भेटावं लागेल?
तुम्ही मलाच कॉन्टॅक्ट करू शकताय दिदी आता.
ओके चालेल.
तर आता तुम्ही ओके थँक्यू चला बाय.
बाय.